हॅलो.
का आवाज येतोय का?
ज तो
हा हा हां ह बोला हा हां बोला आपण त्या करतील ते आता ते त्यांच्या इथे हा बोला दे हा नाही पाऊसचा आता पाऊस नाही जास्त झिमझिमच आहे पाऊस
हां
हा बारीकच पाऊस आहे आता सध्या हो ना
हो आणि आमच्या पप्पांनी काय केलंय की ते फॅन्सी खिडका नसतात का कमळाच्या त्या बसवल्या त्यातून सगळं पाणी घरात
हा सगळं पाणी तुमच्या आतमध्ये येत असेल म
हो हो ना
हो ना तुमच्या इकडे पाऊस जास्तच असतो बा
हो भरपूर असत इकड पाऊस
हो ना
हम्म आणि आता आठवडाभर उघडलेला पण आता डबल चालू झालाय चार पाच दिवस झाल्या
हो ना
हो आणि आमचं घर कसं राहण आहे ना मग सगळं चिक्खल वगैरे लगेच होतंय जराशी पाऊस पडला कि मग बाहेर पण निघू वाटत नाही
बरोबर आहे आणि पावसामुळे कसं सगळं चिकचिकच होऊन जातं
होन आणि ते कस झालंय आमच्या घर म्हणजे ते जुन तळ होत ना मग सगळं तळस झालं सगळं पाणीचा धबका साठलाय घराच्या मग त्यात ब कळ्या वगैरे त्या म तो बाहेरच निघ वाटत नाही घरातन
नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना.
हो ना
आणि असंही पावसाळ्यात नकोच वाटतं, एक तर कपडे वाळत नाही घरामध्ये सगळं चिकचिक ओलसर असतं
हा
नाही ग एक वेळेला मग हिवाळा परवडला आपण पाऊससाळा नको असं वाटत कधी कधी हम्म
पण यंदा काय पावसाळा म्हणा उन्हाळा म्हणा सगळ एकच झालं
हो- ना हो -ना हो -ना
एनं दान सुगो मं ऊन पण चांगलं होत, हिवाळा पण तसाच होता. आणि आता पावसाळा पण तसाच आहे. का? काय? कळेना झालं? हम्म भरपूर आमच्या इकडं असून नदीला पाणी वगैरे फार पुलावरुन आलेलं., गेल्या आठवड्यात पाऊस होता का नाही बघा? त्या वेळेला एवढा पाऊस झाला ना कि फार हो- हो खुप असं नदीचं पाणी पुलावर आलेलं आम्हाला या -जायच्या वाट- बंद झालेली एवढा पाऊस झालेला.
हे रस्ते ते बंद होऊन जातात ना अगदी
हो-
हम, तुम्ही मूळचे साताऱ्यामध्ये ए... का? साताऱ्यापासून कुठे थोडं.. असं
म्हणजे गावाकडे असतो., म्हणजे मुळात सातारमध्येच राहतो मीआणि माझे मिस्टर पण आई आणि सासू, सास म्हणजे सासू आहे ना आमची? गावाकडे राहतात. आम्ही दोघं सातरलाच राहतो प्रॉपरली.
अच्छा अच्छा.
मग कधी सुट्टीला वगैरे आलो की आई इकडे येतो.
अच्छा अच्छा. माहेर पण तुमचं तिकडच असेल मग?
हो.
हा- हा -हां. तुमचं काही इकडे जाण नसेल होत जास्त.... कोल्हापुर साईडला, इकडे, वगैरे.
हा जातो ना आम्ही. देवाला वगैरे जसं..... आम्हाला देव पडतो ज्योतिबाचा दिवस- हा नाही आम्हाला. मग जावं लागत देवाला वगैरे
अच्छा- अच्छा.
परत बाळूमामाचं एक मंदिर प्रसिद्ध आहे बघा. हा-हा. मग कधी असं म्हणजे? झाली इच्छा बाबा कुठेतरी फिरायला जायची किंवा आ काही कामानिमित्त वगैरे म्हटलं की मग- जाऊन यायचं. दर्शन बी होतंय काम बी होतं.
हो. बरोबर ए ना.
मंग -जातो आम्ही.
हो ना? आणि मग ते- बाळूमामांचं आहे. त ते कोल्हापूर पासून लांब आहे का ते?
नाही कोल्हापूरमध्येच आहे. आपण- गांधीनगर माहीत असेल तुम्हाला?
नाही नाही. आम्ही अजून आलोच नाही त्या साईडला. काय?
हा. कोल्हापूरमध्ये गेलं कीं नाही? ते आहे. भारी आहे आणि असं म्हणतात. म्हणतात नाही- माझ्या मिस्टरांनी त्या मागितली तिथे गोष्ट आणि त्यांची खरी पण झाली. त्यामुळे मी- तर मानते आता त्या देवाला. की आपण जे गोष्ट त्यांना मागेन ना?
हा. हा. हा. हा. हा. हा. बाळूमामान च्या इथे का?
हो. म्हणजे कसं आहे? म- तेय का? आ. तिथं आपण गेल्यानंतर ना? असं बाहेर खांब आहे. तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये.
हम् हम हम.
आ. मग ते रुपया वगैरे घ्यायचा आणि हात भंडारा ते देवासाठी देतात ना? तो भंडारा घ्यायचा आणि त्या रुपयावर टाकायचा. बाळूमामा - च नाव घेऊन त्या पोलला चिटकवायचा. आणि तुम्हाला जी- च्छा पाहिजे असेल. म्हणजे तुमची काय इच्छा आहे, की ही बाबा गोष्ट पूर्ण व्हावी- इच्छा मागायची. अं. ते रुपया चिकटवायचा. जर चिटकला ना? तर तुमची ती इच्छा पूर्ण होते.
हो का?
हो. आणि स्वच्छता ही म्हणला नां तर किेती- असं म्हणजे भारी आहे तिथे. एकदम मस्त. अजिबात घाण नाही. राहायची वगैरे सोय ए. जेवणाची-
हं. हो ना? आणि आम्हाला- पण यायचं आता बाळूमामांच्या सेवेला. आपण नाही का मागे बघायचो?
हा.
तर म्हंटलं एकदा जाऊ दर्शनाला बुवा आता. पण शेवटी कसं परमेश्वराचंही बोलावणं पाहिजे आपल्याला. म्हणजे ऍटोमॅटिक माणूस जातोच तिथे. आता कोल्हापूरला गेल्यावर, देवीला महालक्ष्मीला वगैरे गेल्यावर तिथे जाऊ म्हटलं.
हा. आणि तिथे गेल्यानंतर ज्योतिबा, बाळूमामा आणि महालक्ष्मी ते दोन- तीन ठिकाण आपोआप होतात. म्हणजे देवाचे पण दर्शन होते आणि आपलं फिरणं पण होतं.
हो ना. हो ना. यायचंय आम्हाला त्या साईड ला. अजून आम्ही आलोच नाही. महालक्ष्मीच्याही दर्शनाला आलो नाहीए. काय येणं होत नाही संसारातून सुटका होत नाही लवकर.
जवळ असून ना मला जाता येत नाही माहतीे का.
हो ना आता तुम्ही तर किती जवळ देत.
जवळ हो. मी अजून ज्योतिबाचं मंदिर बघितलेलं नाही कोल्हापूर. विचार कर एवढ्या जवळ. तुम् लांबचीच नाही तर किती अवघड पडतं आणि ह्या दिवसात जायचं म्हणलं का नाही. कि अवघड पडत ना.
हा हा आणि माझ्याही मुलाचा नंबर लागला होता साताऱ्याला म्हणजे कॉलेजला. तर हा साताऱ्याला नंबर लागला होता. इंजियरिंग कॉलेज ला. पण मग लांबचा पल्ला येतो ना म्हटलं एवढ्या लांब नको ब असं. कारण नाशिक सातारा भरपूर अंतर येत ना.
आणि सातारत म्हणजे भरपूर लांब आहेह.
हा नाशिक पासून जरी म्हटलं होत.
हा मला पण आ आता कसं नाशिक माहत झालं ते मी घरी ज्वेलरी वगैरे बनवते ना.
हो का.
हा फ्लॉवरच्या मग मटेरियल मी तिथे एक नाशिक म्हणून होतो एक दुकान. होलसेलमध्येध्ये.
हा हा हा.
मग तिथून मी मागवलं त्यामुळे मला ते नाशिक माहिती नाही तर कधी आम्ही म्हणजे. ते नाव सुद्धा ऐकण्यात नव्हतं कधी आमच्या.
नाही का मग आपल्या नाशिकला कुंभमेळा भरतो ना.
हा.
हा मग कुंभमेळायला वगैरे नाहीेत का तुम्ही.
नाही म्हणजे तुम्हाला मा फर्स्ट टाईम मी हे नाव ऐकलं असेल.
आहो सिह असता मध्ये आता कुंभमेळा म्हणजे आता हे कसं जसं काशिला वगैरे. किंवा असं इकडे कुंभमेळे भरताना तस आपल्या नाशिकला भरतो ना.
होय. आता काय फिरायचं आता एकदा लग्न झाल तसं आई वडील लग्नाच्या आधी जाऊन देत नाहीत ना जास्त.
हो बरोबर नाही नाशिकच उलटं बघण्यासारखं आणि कसं नाशिकला पंचवटीमध्ये कसं. असं राम रामा रामाचे म्हणजे तिथे पा हे पावल लागलेले आहे ना. पंचोटीमध्ये हम्म. आणि कसं नाशिकच म्हणजे पवित्र म्हणजे हे ठिकाण म्हणताना जस काशी तसं. नाशिकच आहे हम्म.
आता कसं मग मिस्टरांसोबत फिरायला येईल ना सगळं.
हम्म बघण्यासारखं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर वणी वगैरे शिर्डी. आला म्हणजे एका रूटमध्ये सगळं बघता येईल जसं तुमचं कोल्हापूर साईड. नाशिकला झालं म्हणजे सगळंच बघता येत रंगकाळा तलाव वगैरे जोतिबा- राजवाडी नर्सवाजथे काय हे.
हा तेला कस. म्हणजे घरातल्यांना घेऊन आलं पाहिजे त्यांना पण जरा फिरून होईल ना.
हो.
आता कसं बाळ वर्षाचं होसत व तरी घेऊन जाता येत नाही ना कुठं.
हो ना.
मग त्यामुळ स्टॉप केलंय सगळं फिरायचं.
हम्म हम्म हम्म् हम्म हम् हम् मुलं लहान आहे का मोठे.
आता होईल आहो दोन तीन महिन्यात.
हो ना ओके ओके अच्छा अच्छा म्हणजे आता तुम्ही हे
प्रेग्नेंट आहे
ओके ओके ओके आताच लग्न झाल हा हा हा हा हां
हो आताच लग्न झालं आमचं आठ महिने झाले
बरं बर काय हरकत नाही हम्
तीच ना मग तुम्हाला नाही का म्हणल त्या देवाला मागितल्यानंतर खरं होतं मग आमचं लव्ह मॅरेज आहे ना मग त्येनी अ लग्न होत नव्हतं आमचं ले दिवस झाले असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम यायचा आधी मधी
बरं बर
मग त्यांनी तिथं मागितल्यानंतर एका महिन्यातच आमचं लग्न झालं असत
हो का वा वा छान चांगलंय म्हणजे तुम्हाला तुम्हाला अनुभव चांगला आलेला आहे म्हणजे नाही का
हो
चांगलंय चांगलंय
लयदा मी तर कधी पण जाऊ द्या तिकड म्हणजे काही पण निमित्तानं दुसऱ्या कुठल्या देवाला नाही पण बाळूमामाला जाऊन येते आणि बाळूमामाची मेंढळं सुद्धा येतात
हम् हम् हम् बाळूमामाचं जागृतच देवस्थान आहे ना
हो हो आणि ते कसं अस तर ज्यांना जायला जमत नाही ना त्यांना बाळूमामाची मेंढर येतात त्येचं दर्शन होतं चांगलं
आमच्या नाशिकला आले होतेया ना एकदा निफाडला नाशिकला आले होते एकदा हो
चांगला असत नाही तर त्यांच्याका गळ्यात ओटी बीटी बांधायची ते पण चांगलं असत हो
हो ना हम हम एक कोल्हापूरला आलोत आम्ही जाऊ एकदा दर्शनाला कोल्हापूर साईडला आलं तर नक्कीच जाऊ कारण कसं गाडी करूनच येऊ ना त्यामुळे मग आहे भरपूर मग इच्छा खरंच आहे म्हणजे ती सिरियल बघितली ना तेव्हाच इच्छा झाली होती का नाही बा जायला पाहिजे
हो देवाचं पण मस्त अस गारगुटी टाईप मध्ये आहे
ह तिथे एक दिवशी व्हिडिओ मध्ये बघितलं होतं ते काय असं बाहेरचं पण कळताना ते काय भुत वगैरे काज काहीतरी करत काय काळता
त्यांचं कसं आहे म्हणजे देवळ वेगळी कडे आहे आणि त्यांचं गाव वेगळी कडे आहे म्हणजे खालचं देवळ वर कस असत तसा भाग आहे मग तिथ जरा चौकशी करून जावी लागेल तुम्हाला
हो का
हा जुन्या गावात म्हणून एक मेन मेन देवळ आहे ना ते जुन्या गावात आहे
अच्छा
तिथं पण होतं ते म्हणजे कोणी
नाही आता हा जो तुमचा खांब असतो ते ते कुठे येत ते नवीन का अजून ऐक अच्छा आपल्याला तिथेच जावं लागेल ना मग
हा पण तिथं गेला ना तर तुम्ही खालती पण जावा का तर खालती पण भरपूर म्हणजे ते म्हणतात ना की तिथं म्हणजे पाय ठेवल्यानंतर जे अंगात वाईट शक्ती असते ते बाहेर जाते ते खालच्या देवळाकडे आहे काही तरी हा म्हणजे मी गेले नाही त्या मला माहीत नाही तुम्हाला सांगितलं असत मी तस तिथून लांबय ना जराशी. आणि तिथं वि चरून अस समजत नाही. मोठी गाडी वगैरे आम्ही नेलेली ना. मग आम्ही रात्रीच गेलोय. बऱ्याच वेळा.
अच्छा, अच्छा. हे बघू ना तिथे. मेन म्हणजे, आपलं कसं. तुम्ही जसं ते, म्हणताना खांबाला बा असं हे.
हा.
आपलं इच तिथे जाऊ शकतो बा. आणि ते तिथे जर कधी तिथे काही- काही काम पडणार नाही, पण.
बघायचं म्हटलं, तर जाऊ शक
हो. आपण जाणारय. जर लागलंच बघून यायचं, ना. असं म्हणून.
हम्म, हम्म, ह. मला काय वाटलं? हम्म, चालेल- चालेल. हो, चालेल. ओके. हम्.